हॅलो.
हा क होन चााततो टामिंग संपला की बरोबर टोमॅटिक वात
हा हे हे ठुंदे लड्डू पोळी तिकडच आहे. दसते दादा लो काय महीत आम्हाला अजून पाचच सहाला होतो. अजून हा अजून काय माहित आता. जय अंबे हा पहि ना केव्हाचा गेला अजून यायचा पत्ता नाही ह. आणि पराठी चार पाच पराठीे बनण झाले बी पण अजून यायचं पत्ता नाही. कोडी आहेवा कालची ह अह
जवळ आहे की लांब आहे.
जवळच आहे ना गाडी घेऊन गेला ना ओ माय.
हम्म-हम्म
मी ते संग गाडी घेऊन गेला ना पैदल थोडी गेला आहे गाडी घेऊन गेलेला आहे. मी ते म्हणलं गाडी घेऊन गेलो. चार पाच पराठे टाकण झाले माहि पण तो अजून यायचा पत्ता नाही.
हम्म ते गरम-गरम चांगला लागतं.
हाव ना. आज सकाळचे कामाला बसली नाही हेच चालू आहे.
हा ते तर तस असतं मग.
मी तेच म्हटलं.
करायचं म्हणलं कि मग बटाटे शिजवा त्याच्यानंतर ते वाटण करा ते मग.
अ ग आज गुरुवार होता ना तरी मी सकाळी सव्वा पाच वाजताची उठलेली आहे ते पाहण्यासाठी बाबा पाणी लवकर लावा लागे ना असं तस तर सव्वा पाचची ऊठलेली आहे मी सकाळची. सव्वा पाच वाजता उठली मग पाणी लावलं पाणी हे केलं मग आवरलं. म शश्लोकले कपडे कपडे धुतले म शश्लोकले उठवलं.
हा भू भू ये रे येरे भू भू.
श्लोकले उठवलं मग श्लोक उठला मग श्लोकले उठल झाल्यावर अ श्लोकच आवरलं मग मी ना देवपूजा वगैरे केली हे मग पोथी वाचून घेतली तु भाऊजी येपर्यंत मी पोथी वाचना झाली होती सव्वा आठ पर्यंत पोथ वाचन झाली मग पप्पाला फोन लावला पप्पाशी बोलली हासत होते मग. मम्मीने काय को टेंशनती लेती इत्ता टेंशन लेती तो आजा फि यहाँ पे आठ दस दिन उनके के पास मे. मी म्हटलं आता काय येणं हव आता काय येणं होते का म्हटलं मम्मी माझ्या घरात सर्व पसारा कालाय खाली पोरांच्या शाळा सुरू झाल्या हे झालंय ते खालीचं पसार आहे ते स्वयंपाक थोडी कशी काय करीन स्वयंपाक गिंपाक ते पोरांच तिच ते पसार कशी करून राहिली मग आपलं बी हे बी एवढं थोडे केल्या जाणार आहे.
नाही बरोबर.
मग म्ह की पाय मीन हे
आणि काम चालू केलं म्हटल्यावर आपल्या घरातलं व्यवस्थित आपण ठेवतो पोरं माणसं व्यवस्थित सामान ठेवत नाही हलवत नाही मग का हलवायचं काम पडलं त इकडच तिकड आपण व्यवस्थित ठेवतो.
मग नाही आणि ते म्हणेल नाही का मी ना हे केलं हे चालली म्हणून असं होऊन नाही राहिलं.
हा हटकून गेले सारखं होत ते.
हा म्हणे आजा म्हणे तू ते को इत्ता ऐ काय को टेन्शन लेति. करेंगे होयंगा अमका ढमका अशी म्हने मग म्हणे आजा ते को आहे तो आजा तू. अशी म्हणे.
हम, अं.
ते तर तुले माह. कशी बोलते, तुले माहित आहे ते.
जाऊ देऊ बाई. मी काही लावलंच नाही, त्याच्यानंतर. मरू दे.
हम.
मी लावलंच नाही. अन् बोललीच नाही. काही लावलंच नाही परत.
आमच्या इथं रक्ता लघवीची, रिपोर्ट नाही केली होती बाई. आमच्या इथं फक्त, शुगरची रिपोर्ट केली होती, त्यांची.
हम्म, मलाही जायचंय आता शनिवारी. मीही जाऊन येईन. माझंही चेक करून येईन. मला चक्कर येऊ राहिली झोपेत. झोपले ना. की, चक्करच येत. डोकं गरगरल्या सारखंच होऊ राहिलं एवढ्यात.
हम्म.
हम्, मी जाऊन येनार, आता शनिवारी. ते आणि आपण शनिवारी जाऊ.
बरोबर.
हम्म. शनिवारी जाऊन एकदा दाखवून येऊ म्हणे. त्या अंगार बी चट्टे लय दिसू राहिले. काल ते म्हणे, मला लई त्यांली काय म्हणलं, बरं लक्ष गेलं. तुमचं. म्हण ते दाखवून देऊ म्हणे. अंगावर चट्टे लय दिसू राहिले.
बास झालं आता. मम्मी ने डाड एकया जीवावर केले. हात टाकला न ऊन गेले. जा
शेरण्या परत आल्या त्या, अंगावरच्या.
हे, हे दूध याच्यात काढ. पहिले द पहिले दूध काढून देऊन दे मले. हा, हम्. अन् मंग दही काढून हालवून घे. हाव का. हा, हो का? म त्या दही काढून हालून दे. पहिले दूध काढून दे. बस, एवढेच उरले? हा.
साबण- गिबण वापरण्यात आलं ना. कि ते ही होऊन जात. हम्. काय म्हणते, अजून पोर? आला का?
आला आता आला. त्याला तेच म्हटलं. याच्यात फोडणी दिलं याच्यात काढून घे, दई आणि हलवून घे. मी त्यानला उठवते म्हटलं, मग. मी त्याला तेच म्हणु राहिले. मी चार- पाच टाकले ना गं पराठे. जाई टाकुन दे. पहिले, दूध काढून देण मले. आंबट हातानं दूध काढशील, दूध फाटून जाईल. काय पिठाचे हातय ना. ह. का, ओ? दूध नाही ओ. त्यांना दूध आणलं ना, तर त्याले म्हटलं गंजात काढून दे, म्हणले. दूध गरम करायले. तर हे, ह माणूस बी असय ना, म्यया. ओ शेट, चला. ते मोबाईल घेऊन झोपा. लागलं तर मी कानात एयरफोन लावून देेते तुमच्या. उठा.
अ गा मोबाईल, झोपून राहिले मी. मोबाईल घ्यायला गेले त्याच्यावळ. घेत- घेऊ नाही देणा म्हणे, मोबाईल हातात न. हा, अन् आता गेली तर, करवट घेऊन मस्त झोपून गेले.
ह. मग आता झोपले तर, मग ते मोबाईल तेव्हाच उचलत होते तर, उचलू द्यायला पाहिजे होता, कि नाही मला? नाही.
नाही त काय ओ? डोक्याले तान. नाही
आमचे आम्ही कुठं करावा पुरे कॉल आता आमची तुम्ही तर करून राहिल कॉल